हॅलो.
हा नमस्कार. सोम्या मोरकर बोलताय ना?
होय होय. तुम्ही?
मी मयुरी टीके बोलते ओ.
हो होय काय हा हा बोला ना.
हा. अवो पण परवा दिवशी ते तुम्ही तुमची पोस्ट बघितली मॅगीची रेसिपी हे केलता तुम्ही ते खूप छान वाटलं मला जरा मला सांगाल काय?
हा हा सांगते की. म्हणजे अ तुम्हाला आता साधी मॅगी हवी असती तर आपण साध्यामध्ये पण करू शक तो. नाहीतर आपण कोरियन टाईप मध्ये पण करू शकतो ती मॅगी.
तिन पण सांगा.
दोन्ही गोष्टी सांगू बरं अ म्हणजे पहिला प्रकार हा आमचा जरा इंडियन टाईप होतोय.
हा.
आणि त्याच्याला ना आपल्याला काय कराव लागतंय आपण अ जस आपण मॅगी करतो ना तसं करायचं स्टार्टिंगला अ मॅगी अ बॉ म्हणजे उकळत्या पाणीत घालायचं.
हा.
आणि उकळता पाण्यात एक पाच मिनट उकळायला द्यायचं मग ते जरा अस आपल्याला शिजले असं वाटल्यानंतर आहे ना अ मॅगीचा मसाला घालायचा आपला. ते दिलेले असतात ना ते घालायचं आणि अ एक अर्धा टीस्पून अ आपली चिंग्स चायनीज म चटणी असते कणी ती घालायची.
मग ते विकतच आणाय लागतय चटणी वगैरे?
होय होय.
आपल्याला घरात बनवता येणार नाही?
अ ती खूप मोठी रेसिपी आहे ना मग सगळी म्हणणार की अ रेसिपी मोठी असल्यानंतर आपण बाहेर न आणलेलं परवडते म्हणतात ना.
हा हा, बर बर चालेल चालेल.
मग ती चिंग चायनीज ते चटणी घालायचं. आणि अ अर्धा टीस्पून आणि थोडासा सॉस घालायचा. आणि सोया सॉस घालायचा हाफ टी स्पून आणि हे सगळं अजून एक, दोन मिनिटाला आणि परत उकळाला द्यायचं.
हा.
आणि त्याच्या उक उकळल्या नंतर जरा मिक्स करायचा.
हम्म.
आणि गॅस बंद करायचा.
हा
आणि अ एक वरणं अ प्लेट ठेवायची आपली.
हा
आणि थोड्या वेळपर्यंत त्याला सेट व्हायला द्यायचा.
हा हा
म्हणजे हा तयार झाला हा हे आपलं पो रेसिपी हे पण जरा तिखट आणि असं चांगलं सुरसुरीत हाय ह रेसिपी पण अ सेकंड दुसरी रेस
कुठल्या भाज्या वगैरे ऍड करू शकतोय म्हणजे वटाणा गाजर वगैरे असं.
होय होय ते खरं आपल्याला आधीच उबळून ठेवायं लागते असं भाज्या आपण जर घालत असलो
काढून घ्याय लागते का त्याला थोडं बॉईल कराय लागतं म्हणजे शिजवून घ्याव लागत.
होय होय शिजून घ्यायला लागतय म्हणजे कस तर त्याच पण ई कसं, हॅलो.
हा कोण कोणत्या भाज्या घालू शकतोय मग आपण त्यामध्ये.
अ आता बघा आपण अ वटाणे घालू शकतो. आणि अ काय म्हणतात ते, मूळ पण घालू शकतो. डबू मिरची ते जरा असं खूपच तीखट म्हणून पण होऊ शकते ना आपण जे रेसिपीन जातो त्याच्यान. मग कांदा घालू शकतो आपण आणि कांद्याची पात असते ना ती पन घालू शकतो आणि हा गाजर घालू शकतो आणि का म्हणतात कोथिंबीर पण आपण आहे क नाही अ अशी छोटी छोटी चिरून घालू शकतो.
हा हा
म्हणजे ते असं एक सूप टाईप होतय स्टार्टिंगला, त्या सूप मध्येच आपण हे पण घालो- तो ना म्हणजे मॅगीच हा म्हणजे हे जरा त्याच अस स्वाद सोडते
हा हा हा चालेल चालेल आणि दुसऱ्या पद्धतीच
दुसऱ्या प्रकारन म्हणजे आता दुसऱ्यामध्ये कस आहे अ कि आपण एकदा अ ह्याच्या नाही ना म्हणजे साईड ला अ फक्त बॉईल करून घ्यायचं पाणी आणि मॅगी हा. जास्त पण असं एकदम अ जरासच हे झालं तर पण चालत म्हणजे
ते अर्ध वट जास्त शिजवायची नाहीये.
नाही नाही अर् अर्धवट जरा शिजवायची म्हणजे काय होतंय आपण, आणि परत ते घालायला आणि काढायला जरा लागते ना नंतरला. हा म्हणजे तेवढं पण जास्त शिजवायचं नाही कि ते तुटल मॅगी.
हां हां मग पूर्ण शिजवायची तीस टक्के शिजवली तरी चालते शंभर मध्ये
हा हा होय होय.
हा.
आणि ही शिजवायची अ एक वाटी घ्यायची मोठी आपली
हा.
त्या वाटीत आहे ना अ आपलं हि मसाला घालायचा. अ मॅगीच जेवढं असते तेवढं घालायचं. अ मग शेजवान चटणी घालायची.
हा.
आणि त्याच्यात
एक मॅगीचं पाकेट घेतलं म्हणजे ते पंधरावालं त्यात दोन मॅगी असतात बघा सात सत्वार्या म त्याल मी मॅगी मसाल्याच्या त्या दोन पुड्या आणि मग शेजवान चटणी किती घ्यायची त्याला
अ त्याला आता तुम्ही नी तुम्हाला जेवढं तिकट पाहिजे ना तेच्या अनुसार आपण घ्यायचे असते याना
हा हा.
आपल्याला जास्त तिकट असली अस तर आपण त्यानुसार जास्त घ्यायचं. आता आपण काय करतो आता एक सात रुपयाचा मॅगीचा पॅकेट असत. तर त्याला अ म्हणजे अर्धा टीस्पून घालू शकतो.
हा.
नाही तर खूप जण एक पूर्ण टीस्पून घालतात की त्यांना जास्त तिखट हवी असते ना तस. मग आपल्या तिकट जेवढं आपण सहन करू शकतो तेवढं घालायचो.
हा.
आणि एक हळीव वाटीत अ हे मसाला घालायचा चटणी घालायची आपली. आणि सोया सॉस घालायचा म्हणजे एक ह एक वा छोटी अ काय म्हणतात आपलं अ टोप न असते की नाही तेवढ्या तेवढ्यास हे घालायच. सोया सॉस आणि जरा अ काय म्हणतात अर्धा टीस्पून मीठ घालायचा.
हा त्या आपण म्हणजे लाल बुक्का वगैरे म्हणजे चटणी
बुक्का घालू शकतो आपण जर आपल्याकडं चिंग्स चायनीज ची आपली चटणी नसली ना
हा
मग आपण बुक्का घालू शकतो शेजवान चटनी नसली तरीही बुक्का घालून अ आपलं हा हे सगळं घालू शकत. आणि गरम मसाला थोडा घातलाही चालतो. ते आपल्याकड नसल तरी गरम मसा मसाला नाहीतर तिकटाचा कुठलाही मसाला पदार्थ चालतोय आणि सोया सोयासॉस जरा घालायचा.
हा.
आणि एक आपली छोटी कढाई असते. ना एकदम आपण फक्त फोडणी टाकायसाठी वापरतो बघा. त्याच्यात तेल गरम करायला ठेवायचं आणि लसूण आहे ना. अ छोट छोट छोट काप पुन आहे न आपण एकदम असं तडका लावायचा. आधी जरा तेल गरम झालं न त्याच्यात हा हा होय लसूण बारीक कट करायचं.
हा हा चेचायचा.
हो हा चे चेचाय चेचायचं म्हणजे त्याच्यात खूप आपलं रस जात आहेय ना. मग आपल्याला अस फ्रेश म्हणजे अस एकदम घमघमी फ्लेवर हवा असला तर कट करून घातलेलं बर आप ल म्हणजे ते जास्त स्वाद सोडते.
सोडते हा हा चालेल.
हा मग आता आपण हि तेलात लसूण घालायचं. मग आपलं चिली फ्लेक्स असते ना.
हा
अ म्हणजे काय असते अ तिखटाचं फक्त पुट हा मिरची सारख हा. ते घालायचं आणि अ थोडं अ अ अ काय म्हणतेत आपण?
पांढरा तीळ असते ना.
हा हा पांढरे तीळ.
हा ते घालायच म्हणजे ते कसं तीळ कसं आपलं स्वाद जस जरा गोड पण करते आणि चांगलं पण करतेय ना त्याच्यासाठी हे तीळ घालायचं म्हणजे अ हा असं जरा जरा असं तीळ तीळ घालायचं. आणि ही फोडणी आहे न जी वाटी आपल्या मिक्स वाटी आपण तयार केलेल अस न पूर्ण ते मिक्सचर ची
हा
त्याच्यात घालायची ही. फोडणीवाली एकदम त्या मसाल्यात असं हे वतायचं.
मी पण घेतली. ती का ते मसा
आजी आपण मसाला केलोय न ते.
त्या तो ताईच ते हा
हा त्याच्यात वचायचं मग ते हे सगळं आहे न ते म्हणजे छोट्या कडाईत जरा पाणी घालू हे किनी आणि परत हे त्यात वचायचं. आणि आपण जे अ बॉइल करून ठेवलेले असतो न मॅग ती त्याला पूर्ण अस त्याच पाणी काढायचं.
हा
आणि अ पाणी काठल्यानंतर त्या मॅगीला जरासं तेल तेल लावायचं आपला
हा हा म्हणजे त एकमेकाला चिपकत नाहीय ते
हा चिटकत नाही हा सुट्टी सुट्टी होत्या आपण पाहिजे तर हाय का नी जरा गार पाणीन पाण्यात पण काढू शक ी खूप जण असे पण करत की. त्यांना शिकतायच नाही म्हणजे खूप जण तस पण करतात आपण कसं आपल्याला. गरम गरम पाहिजे असली तर आपण जरा तेल लावून घ्यायचं. आणि ही मॅगी ना ह. ते लावलेली मॅगी आपण ते वाटीत घालायचं. जथ आपण आता फोटणी घातलो ना मसाल्याच्या ह्याच्यात हा ही. ही मॅगी त्याच्यात घालून छानपैकी मिसळून घ्यायची
हा हा.
मिसळल्यानंतर आहे ना असं खूप छान हे येतोय म्हणजे असं काय. अ खूप छान अ स्मेल येतोय तुम्ही ना ह्याच्यात पाहिजे. स्लास असचीज असते ना त्या हे घालू शकतात ते पण खूप छान लागते.
लागते काय हा हा बरं बर.
ही आपली जरा कोरियन स्टाईल मॅगी झाली.
हा हा आणि कोतीिंबी चिरून पण घालू शकतोय वर्ण. हॅलो हा हा. त्यामुळे आणि एकदमच छान लागेल आणि दिसायला पण छान दिसेल आपली रेसिपी हा हा.
नक्कीच घालू शिकतात. खूप छान लागल तुम्ही अ ट्राय कराय खूप छान लागते ही मॅगी.
हा हा नक्कीच आता तुमच्याकडन त्यासाठीच तुम्हाला विचारलं मुलगा पण पाठीमागं लागलेल ना. काहीतरी छान चटपटीत खायला कर मग म्हंटलं ते पशी पोस्ट बित ली मग म्हटलं त्यांना फोन तरी करून पर्सनली विचारावं म्हंटलं.
अच्छा अच्छा.
रेसिपी सांगितल्याबद्दल.
हा हा नक्की नकीेल धन्यवाद!
करेन आणि तुम्हाला फोन करेन कशी झाले ते सांगायला
होय होय खरा करा ना.
हा चालेल ठेव म हा धन्यवाद!
हा हा.